ये येणार आहे हिथं गेल्यात निलतारावरती हॅलो कधी येणार मग तू त रोज कुठं तर भेट चाल्यास मम्मी बाबा ओरडाय च राहणार हायत व्हय तुला
मम्मीलाच फोन केली ती मावशीने पाठव बड्डे आहे त्यां काकांच मग
मग
सार तर आणि काल आणि काल काय फिर आल तो मम्मीीनाच पाठव आली बड्डे आहे जावा म्हणून अभया हम अभया हम्म
मम्मी बोलत्या काय निट
हा पहिल्यासारखं
बाबा
कार्ड आणायला गेलत बोलालतीत बा चांगल आम्ही ते दत्तनगर म सांगाल आमची इथे ट्युशन होती आम्ही इथ बा वरडू नका
कोणाला म्हणाल्यास
बापला
काय म्हणाल्यात बापू
सार्थ भयया सार्थ भया म्हणू ओरडल्यात
हम्म
सारथ भैया म्हणू वरडाल्यात ग
का ग सारतो एवढा कुठला जीव ठीकाय एक पण कॉल करा आणि अगर काय हर तू केलतीस प्रीतीने तर एक पण कराय नाही का अग खर्च तिला वेळ नसलं
अग आईक कि अंजु हम् नको नको ते न्हवं अग त्या ते दादाला फोन करायचा आहे न्ह्यायला ये म्हणून तू सोडून ये जा कि
थांब अजून थोडं दोन मिनिटं थांब दोन मिनट तर होऊ दे आ दोन मिनिटं थांब ग
असु दे की मग मी कुठ म्हणल मी ते म्हणणा अग मी सकाळी कणी आपण ते आपण ते एकदा परिस्थती तुला हे केलतो माहित आहे काय थांब का ग दोन मिनट झाल्यात
झालीत कि मग तुझं काम आहे नव
लगेच करतो कटकर